हॅलो.
हम्म, हॅलो,
रेंज गा दिलो.
हम् बरायका
हम्.
हॅलो.
जेवला.
आह हॅलो, हॅलो
हॅलो गॅस काहीतरी
अय रेंज अल नम कडन
हॅलो.
फुल रेंज येते.
हॅलो.
आवाज बरात
कट कट बरा यत
इग नोडू.
टा.
मराठी मराठी मात्याडू.
हॅलो हम्म, हॅलो.
जेवला आहे.
हा जेवलो तुम्ही?
आम्ही आत्ता जेवणार, आता. हा आहे तुम्ही?
हॅलो, आम्ही पण बरं हाय. कवा येणार? हॅलो.
हा बोल.
कधी येणार
तुम्ही इकडे आम्ही आम्हाला बोलत दरवेळेला.
तुम्ही या एक दुस.
हम्.
हं. तुम्ही एक दिवस या म्हणलं, दरवेळेला आम्हीच यायचं व्हय.
ग दे ना.
हे‌. तू मोबाईल कुठला म्हणालाय काय बघ. हॅलो मोबाईल मोबाईल म्हटलं कुठला चांगला आहे काय. हॅलो.
तुला सोडलेलं किते
कुठला. प्राईज लइ वाढल्यात बाबा प्राईज ल वाढलेले आता प्राईज लई आहेत.
ए अठरा हजार काय एकोणीस हाय वाटतं की ते.
कारण चार चौकष्ट तर आहे का इथेच आहे का.
हे ते पण आहे की वन ट्वेन्टी एट, टू ट्वेन्टी फाय, टू फिफ्टी टू आहेवडत.
शिक्षा म्हण
हा टू फिफ्टी सिक्स.
टू फिफ्टी सीक्स.
हो.
दोनशे छपन्न नवा दोनशे छपनवा म्हणजे मला. सहा दोनशे छपन्न तर चालतात सहा दोनश एकशे अठ्ठावीस चालतात. रॅम जास्त पाहिजे.
वन ट्वेंटी एट आहे.
ह म्हणजे रॅम पाच सहा असल्या चालतय चार रॅमच कणी हँग होते मोबाईल चार चारच्या पुढे पाच सात चालते.
हम.
सहाानंतर सात आठ म्हणजे तेवढ्याला कमी वजन मध्ये तंाल तुला आता तिक न चार चौस दाखवला चार सिक्स्टी फोर. सतरा अठरा सांगाल त
हम्.
घच कुठला बघायचं हा.
त्या ह्याला दुकानवाल्याला विचार की कुटला चांगला आहे.
ते वि नाहीरा आणि तो रिपेरिंग करून घेऊ का नको आता. तिने होते म्हटल्यानंतर करून घेतो म्हणाला मी होते की त्या एसि आणि मधरबोर्ड ज
कारण ते खरंच करू बदली. नवीनच येतंय की
कारण हिची रेट किती आहे माहिती आता ह्याच मोबाईलची.
हम्म.
वेट लइ जास्त आहे आठ दोनसे दि उची चप नाहीय नाही
हम्म.
रेट आता बघाय गेले अस पंच वीस ला गेली ट्वेंटी फाय
हम्. तेलच काय सांग ते ज येत आहे ना त्याला काय कागद आहे ना
नाही ते तेच उडकान. नाही त्यांने का जाणे खर म ना मोबाईल आता एक एक दोन हजार पंचवीस ला काढलाय बघ मोबाईल‌ ह्यो
ते हे असलं तर चालत होत ते मोबाइलचे ते
ह ते कागद नाही परचित
हम् हम मग दुसऱ्याला तुला लईन त्याच्या अर्ध्यान दिलं तर ब चालत होता
हम्म ते आहे तर मी चांगला करून घेतलं तरी चांगला राहीतन ना ते म्हणलं काय म्हटलं ना ते
हम्म....
मला दे म्हणाले तेव्हाच मी मला सांगायच मी घेतो आणि मी.. दोन हजार खर्च करून त्याला सात आठ हजार घालवत म्हणाल तिथे...
अ....
न तर नाही गेला तर मी वापरतो स्वतः म्हणलं एवढा... आठ दोशेशे पंचाहत्तर भेटणार चार चौथ भेटणार दहा हजार. ज्यान मोबाईलता कोण घेण त्यानं काणि ते रेट वाढलेय ना आता
हा
त्याच्यामधून नकून दिन आलेत मला तरी
हम....
आणि जुने भेटले तर बी चांगलं भेटत नाही आता कस बी येते... म्हणजे काय प्रॉब्लेम झाला तर द्याला द्याला...
आहे म...
कस काय....
या बरोबर... मग की के लॅपटॉप आहे....
ह आणि कुठे घेऊन फिरलो....
याय तक....
कुठे करायच कशात कि शेयर जमत नाही.... खिशात घेऊन जायला पाहिजे मला घरात बसून
बॅग घेऊन फिरायचं की आज कशाला जात म्हणून सांगायचं..... अ ह ह
हो ना....
त्याला बेल ब्लूटूथ कनेक्ट करून सोडायची की
हेडफोन घालून द्यायच... एवढे नको... एवढं आणि कुठे वाटच आहे बोला... थांबुन म्हटलं आम्हाला बोलाय....
हम....
अच्छा
नाही काय करालाय मग....
काय नाही उद्या येणार काय काय खरं सांग...
बघ ये....
पुराण दोस्ताला घेऊन ये की कायच लवकर आहे...
हम्म....
घऊन जायचं ते आच वाटतं घरा...
हम....
तुला टाइम भेटेल तेव्हा ये.....
ए एस आय ने आमचा केव्हा फोन लावताय सांगता येत नाही...
तेवढं का सकाळी काय लवकर करनार तुला फोन...
एवढ एवढ्या लवकर काय?
म...
एवढ्या लवकर कुठे येत आहेत..
थोड्याला बघ काय करणार स सातातला आहे जातल.. नऊ नंतरच तमचं दहा नंतरच नाही चालत...
हऊ आहे...
नऊ ते सहा...
ह ते....
मग तेव्हा त कॉल कराल तेव्हा जायला लागते...
बर... मी आता हे घालतोय की नाही... लोकेशन लोकेशन फोटो....
ते दोस्त, दोस्त कुठला गेला तो हाय म्ह आहे काय का असं म्हटलं... दोस्त म्हटलं सांगू, हॅलो.
हॅलो.
दोस्त म्हटलं तो मध्ये जा.
हा.
गेला काय
कुठला त्यो?
हेच की ते बैलागाडीवर जायचं, कोणाचं?
तेव पडलेला म्हणुन बसते आहेत नव.
आ, ते नव्ह ते म्हण नेर्लीचा म्हणून आल तारे, म्हणजे ते ऍकर्स मध्ये कामाला आहे ना त्यो पोरगं?
ते रं निरलेत कोण नाही म्हणून सांगायल्यात.
हा काय नाव बी सांगाय नाय तुला ते.
हं, तेच ते
ते नेरलीच म्हणून सांगितलंय तेनी.
ते हा, हे आहे सोड.
कुठल्या आडनाव सांगितल्या मग ते. हाईत नव्हं तुमच्यात ते आडनाव?
ह, हा ते आडनाव ते हंचनाळ सोड हंचनाळ.
हा हंचनाळ.
हा तेज नाव काय हाय बाजीके?
हेच की ते काय कायतरी हंचनाळ सांगितलं नव्ह मावशी?
ह तेच तेच नाव हं.
तुला त्यांना सांगितलंय आडनाव?
ते कुठं झालंत सांग.
कुठं झालतं ते ऍक्सिडेंट?
ते तिकडनं येताना त्या रोडला तुमच्याकडनं. ह
कुठल्या हायवेला, काय कुठं?
कुठल्या तर या रोडला, हे झालतं तेला. काय, ते लॅपटॉप घेऊन ऑनलाईन काम करत याल तर वाटतं कामावरून. कार गाडीतनं.
कार गाडीतनं?
हा.
हा.
एकटच हुतं ते?
हं.
अं धर. आलेय वरती अन् कुठल्या आं हुं, नाही नाही जायालता कामावर, जायालता तो.
कामावर जायलता?
आं पोरगच होत, म्हणजे असं पोरगच जाड बिड काय तर हाय. त्याला कुठ लागाय नयी जास्त. हं. जास्त कुठ लागाय नयी. फक्त तोंडातन जरा रक्त आलतं बघ. गाडीतच झोपलंय असं पडल्यालं.
हा हा हा, ते इथलं नव्ह ते.
म उडला.
ते डायरेक्ट गेलेय ते कधीच मेलय ते. हा ते,
हां गाडीतच मेलंय बघ तेच ते.
हां ते, ते इथच झालंय की. ते लॅपटॉपवर काम करायला नव्हता त्यो. हिकड शेंकेश्वर कडे गेलता त्यो त्यांच्या घरासलास सोडाय.
हां.
ते सोडूनं तिकंडन शंकेश्वर कड त्यांच्या गावाला जायालता. हुक्केरीकड जायंलता. तिथं आमच्यात देऊळ माहितेय तिंथ रस्त्याला.
हां ते मंदिर ह्या साईडला ते जाताना राईट साईड ला.
हां तेज्या पाठीमाग तिथं हे हाय बघा ते वडा.
स्पीड गेलत स्पीडब्रकरच्या पुढे जरा.
आणि त्या मंदिरच्या पाठिमागंच हिकड पलाटकड.
हां हां.
तिथं हे हायकी वडा ते.
हां हां.
व्हाईट कलर हायीत बघ इथक साईडला, हां त्याला जाऊन अं त्याला जाऊन ठोकु ठोकून असं परत थांबलेलांय सेंकिश्वर रोडकड.
गाडी कसली होती माहीतेय काय? गाडी अशी लहान हेची होती नव्ह.
हां तेच ब्लॅक होत, सगळं इंजन बिंजन बाहेर पडल्यालं.
हां.
इंजिन सगळं बाहेर पडल्यालं असं. हा तेच ते, हां ते जॉकेट घालून होता बघ.
हां बघ.
बूट लेवलत हेज चॉकलेट बूट होतं बघ.
ते आक्कडचा मॅनेजर होता तो.
हां विकासचा मॅनेजर.
चार होत ते काहीतरी तिथं.
ते सांगालातो रे
हम्म.
बरोबर घे तुमच्या तिथे झालयं म्हटंल्यावर नेरली नेरलीच म्हणून तुला जायाला वाट वरती निर्लीचं गाव नव्ह तेथे ऍक्सिडेंट झालय. हां ऍक्सिडेंट तिथ झालाय त्याला वाट त्याला वाटलंय की तिथलच हाय म्हणून सांगालोय मी. आणि त्याच्यात.